ह हा येतोय ना आवाज नमस्कार नमस्कार.
जाऊ ना
हा जेवण आता थोडस बाकी अजून. तुमचं
हो जीवन वगैरे झाललं. हो जेवण झालं अि्च. हो वेळेवर जेवण पण आता जेवण झालं आता शंभर पावलं तर चावलंच पाहिजे. निदान झोपून पण माणूस झोपून घेत परत आपल्या तब्येतीवर प्रॉब्लेम होतो.
हो ना.
मी रोजच रुटीन त्याच्यामुळे थोडंच
अरे वा खूपच छान. म मग दुपारी पण जाता का? ह
नाही दुपारी नाही नाही दुपारी नाही सक काय उठलं का परतकर सकाळी उठलं का मॉर्निंगला परत थोडासा चालण्याचा प्रयत्न करते बऱ्यापैकी. थोडस वर्कआउट वगैरे करणं
हा -हा -हा.
सग मका
हा मी पण म्हणजे कधी कधी होत माझ्याकडून रोज होत नाही? पण प्रयत्न करते बघ झाला पाहिजे. दहा पंधरा मिनिटं तरी झालं पाहिजे आपल्याकडून असं.
स्वतःला दिवसातन स्वतःला पंरा मिनिट आपण देऊ शकतो. दिवसभर सगळ्यांसाठी वेळ काढायच हो मुलांसाठी ी काढायं मिस्टरांसोबत काढायचं सासूस ला वेळ द्यायचं दिवसभर ज काय तेच चालतं आपल्याला पण पण स पंधरा मिनिटात दिले तर पाहिजे हो त्याच्यामुळे योगा केला. पाहिजे बऱ्यापैकी योगा केला म्हणजे आपल्या हेल्थ साठी खूप चांगला असतो.
हो.
हो म्हणजे?
जिम ला वगैरे पण जाता का कधी?
नाही जिम वगैरे म घरीच घरीच करते मी वर्क हम्म बैठक मारायचे तर दोरउड्या वगैरे.. असं जसं जसं जमेल तसं तसं करायचं पुशप करायचे
हा हा हा... पूर्वी बघा ना हे आपण किती म्हणजे... असं खेळ म्हणून खेळायचो ना, दोरीच्या उड्या मारणं कि आपली जे मैदानी खेळ होते. म्हणजे बाकी जिम हा प्रकारच... त्याची गरजच नव्हती कधी
हाल्ली ती गरजच नव्हती... मुलींमध्ये पहिले कसं राहायचं.. इटू दांडू वगैरे प्रकार खेळनं मुलांचा... मुलींचा लिंगोरच्या वगैरे व्यायाम खूप व्हायचा ना ओ... आणि आता कसं मोबाईलच्या मुळे मुलं मुली जीमकडे काय लक्षच देती नाई
नाई... म्हणजे त्यांचे बाहेर मैदानी खेळ त्यांना माहितच नाई काय असतात ते, आता कसे घरात अडकून पडलेले टी. व्ही अन मोबाईलच्या याच्यामध्ये... हुं
हो... टी. व्ही आणि मोबाईल सोडून, त्यांना काहीच उमजत नाई... मुला मुलींना पाय
तर... जिम साठी जावं लागत, असं झालंय आता, हुं
लावतात, जिम पण लावत नाही, तब्येतीसाठी लावतो हा... पोरी तब्येत कमी करण्यासाठी पण लावता. पण तुम्ही आधीपासूनच आप आपल्या शरीराची जर काळजी घेतली तर आपल्याला ह्या गोष्टींची गरज
गरजच नाई... खरंच ए. म्हणजे हा विचार आधीच केला पाहिजे, की आपल्यालाया गोष्टीची गरज
अ... आणि योग म्हणजे ह आपल्या बॉडीचं आप जास्त दिवस स्ट्रेस टाकल्यास सारखं वाटत नाही.. फ्रेस्ट्रेशन वाटतं, आपल्या बॉडीचं पूर्ण हे होतं
हो... योगा तर सगळ्यात बेस्ट ए... सगळ्यात बेस्ट.
खूप बेस्ट ए... जर कलेक्ट ला तर किती छान वाटतं ... खूप भारी वाटतं... परत पोटांचा पण केला तर तर माझं कंबर दुखतं... मी कमराचं करते. तो मला सांगतोय. महिन्या पासून करतेय, मला डायरेक्ट दुखायचं बंद झाली.
अरे वा... हो नाही, योगा तर चांगलाच... बेस्टच ए प्रश्नच... म्हणजे प्रत्येक आजारावर ते..... अ... त्याचा चांगलाच उप
तुम्हाला सांगते, मला दोन महिन्यापासनं कंबर खूप दुखायचं ह्या डॉक्टरकडे जाय, त्या डॉक्टरकडे जाय, कमरेला सूज येणं हा प्रकार खूप होता, पण मी म्हटलं... हे सगळं करून काहीच उपयोग होणार नाई मी कंटाळली या गोष्टींना आणि मी म्हटलं तर नको... कुठेतरी थांबलं पाहिजे, आपल्याला स्वतःच लक्ष आपण दिलं पाहिजे मग मी स्वतःमध्येच थोडासा चेंजेस करण्याचा प्रयत्न केला खाणं वगैरे... म्हणजे जेवण वगैरे, थोडं व्यवस्थित घेणं आहार वगैरे व्यवस्थित घेणं तर जेवन लाईट करणं, जास्त पोट भरून जेवण केलं तरी आपल्या शरीराला प्रॉब्लेम होतो तुम्हाला जे शंभर टक्के जेवण करायचंय ना, तुम्ही ते सत्तर टक्केच जेवण करा. तीस टक्के पाणी पिण्यासाठी ती पण जागा ठेवा
हम्म... तेच आधी, म्हणजे पूर्वीचे लोक नेहमी म्हणायची, की जेवढी तुमची भूक आहे ना त्याच्यापेक्षा नेहमी तुम्ही दोन घास कमीच खा, कधी त्याच्या वरचं... वरती खाऊ नका... हुं
न्हाई, न्हाई... ते आपल्या बॉडीसाठी पण आप
तसंच राहायचे ते लोकं, पूर्वीची लोकं
खूप मस्त अनुभव आजी... आजी तर खूप भारी सांगायची ते जात्यावर दळण, पहाटी उठायचं जात्यावर दळण वगैरे करायचं आमचा पाठीच म्हणे भरपूर मानेयचा पर आम सबस काय? गाणे वगैरे म्हणून पण आम्ही ते काम करायचो खूप पण आणि आताच्या मुला मुलींना सारख जीवार येत म्हणे कामाच
तेच ना ह त्यांच रुटिंगच असं होतं ना कि त्यांना वेगळ्या असं व्यायामाची गरजच नव्हती काही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत इतका व्यायाम व्हायचा त्यांचा. त्याच्यामध्ये एकदम फिट राहायची शेवटपर्यंत अगदी नव्वद आणि शंभर वर्ष सुद्धा फिट राहायचंय.
आणि आत्ताच आयुर्मान किती झालंय माणसाचं साठ ह.
त्यांचं जेवण पण चागलं राहायचं प्रोटीन खान रायचं तो कध क ते ऐकच प
हो...
तितकी सांग समज एकच का मिळत आपण हो.
हॅलो.
आवाज येतोय.
हा आता येतोय ह.
पूर्वीच ते कडधान्य असायचं बरोबर ते म्हणायचे आम्ही जर पातळी फजाव जिलबी केली अख्ख्या गावात वास यायचा. आणि आता घरात करून पण वास येत नाही किती पूर्वी पावशेर तेल महिनाभर पुरवायच आणि आत्ता आपण पावशेर तीन
अरे बापरे आता तर किती लिटर लागून जातं तेही कळत नाही आपल्याला
ह. ते आपण खा ना आपण आप बाहे
हम्म हम्म.
ताई जास्त तेल नका खात जाऊन आपण जि
हम्म.
ऑडिे चांगलं आहे. हा विचारच नाही.
हॅलो.
हा ब. हॅलो.
हॅलो हा आवाज आवाज थोडा कट होतोय तुमचा.
हा.
हॅलो.
हा येतो का?
हा बोला बोला हा आता येतोय बोला.
हा हा असंच पूर्वीच मसम छानपन चांगलं होतं खात्यावर करणं मागसं शेतीत जाणव वगैरे पाठी सुटणं ते काम करण परत तुम्हाला सांगते पहिले कुसत्यांच असायचं बघा
हा हा.
कुस्ती किती प्रकार होता वरा किती लोक होतेस कवां चेक कवांचा चेक ऐकलाय का तुम्ही?
हो हो कुरडाईचा बनवण्यासाठी.
हा हा आणि पहिले लोक ते चिक चक डायरेक्ट प्यायचे अपाशी पोटी ते चीक प्यायचे पहिले लोक.
हो ते आता ते एक गावाचा तृण रस म्हणून मिळतो तोच तसच ना ते हा.
हो हो हो हो पहिले पहिल भान लोक ते कंपल्सरी प. का त्याच्यामध्येध जेवढा कस होता तेवढा कस कुठलाहीच उठलेेत नव्हता. त्यांची ताकद असायची ते एक ग्लास पीहिले का दिवसभर स्टॅमिना असायचा त्यांच्यामध्ये
हम्म.
आणि काहीथ दूध असतं. काढलेलं बरोबर ताज तज ते पण लोक ते प्यायचे.
कस होता पूर्वीच्याला आता आताच दूध बघा आणि तेव्हाच बघा.
आताच्या गाईंनाच खाणं वगैरे चांगलं लिरायला हो गाई. हम्म छान चांगले नाही हेेप वगैरे देता काईंना वगैरे. तर ते आपल्याला म्हणजे दूध पण आपल्याला आ चांगलं भेटत नाही बऱयापैकी.
नाही फळ नाही भाज्या नाही म्हणजे काहीच होत असं कस नसतच त्याच्यामध्ये
हम् हम आणि बॉडीसाठी ते एवढं. मुद्दम तर नाहीच ये
हम्म त्या आता जे आहे ते आपला ऍक्सेप्ट करावं लागतं अस आहे. कदाचितच आपल्याला राहायचंय.
आणि हात. आता तर हल्लीच अस ते फक्त वायाप केला तर तुमचं शरीर तुम्ही जास्त दिवस टिकू शकता. त्याच्यावरच सध्या जास्त भव आहे. बऱ्यापैकी सगळ्यांनी आता बऱ्यापैकी जिम जिमकडे जास्त लक्ष दिले का आहे. हो काऊच घर स ना. परता ऍप पण निघलाय भरपूर.
हो कितीतरी युट्यूब चॅनल आहेत वगैरे त्याच्यातर.
हम हम् तेच ना मॅप वगैरे निघाले हा त्याच्यात ना. माध्यम काही लेडीजला जिम नाही जॉईंन होऊ शकत बरोबर आहे. मग ते घरी अप्लाय करलं व्हिडिओ वगैरे लावून त्यात वगैरे करं हो. पोषणारार वगैरे केलं.
हो. चांगलंय पण त्या आणि निमित्ताने तरी करावं माणसाने प्रत्येकानेच करावं निदान. फार गरज आहे का ना आयुष्याची.
हो मग तजी तर घेतलीच पाहिजे ना हो. बॉडी बॉडीशी काय काय पाहिजे? काय काय खेळलं पाहिजे कसं कसं दिलं पाहिजे वगैरे
नक्कीच नक्कीच आणि मुलांना पण आपण आता सवयी लावल्या नाही. व्यायामाची वगैरे घरातच तर त्यांना पण त सवय लागेल पुढे जाऊन
केलंच पाहिजे पॅरेंट्स जे करतील ते मुलं करतील असं. आजकाल असं चालू. हा अनुकरणग पॅरेंट्स ने जर हट्ट मुल मोबाईल जर असला तर मुलांच्या पण हातात मोबाईल असतो.
ह म्हणे आपण त्यांना सांगून ते ऐकणार नाही. आपण पण तस केलं पाहिजे.
आजकाल सध्या ते चाल असू द घ्या काळजी. व्यम वगैरे करा व्यवस्थित ठीक आहे. धन्यवाद ताई!
बाय.